हॅलो तुमचे किती काल झाले हो नाही न्यायला किती झाले
ह्या नंबरला
हा असेल का ह माझा हे लास्टाईम माझे पाच झाले हम हा
हॅलो हा हा मी कंटिन्यू दोन करते
हा बर बर
किती म्हणले तुमचा हा लास्ट आहे बरं
लास्ट आहे ह बहुतेक ह बघते ग मी बहुतेक लास्टच आहे माझा पण पण आता नंबरचाकडे प्रॉब्लेम आलाय एकंदर नंबर तुमच्याकडे आहे ना एक ह
काकीन चा आहे बघा, मग त्याने खर आत्ता सध्या नसतील, मग उद्या बोलतील त्यानी, पार्लरला त्यांनी गेले मी मगाशी केेलता हा, कामावरून आल्यावर सहा वाजता त्यांने बोलतील तिने
बरं बरं चालतय ह
हा सांगून ठेवते मी आणि त्यांना नाहीतरी मी लॉगीन करून घेते वाटल्यास तर
बरं बरं लय भारी होईल म हा चालतय मघान का हा जाऊया हा हा सोयाबीनची म्हणजे, शाहाकारीच नव्हती सोयाबीन, ते जी मसाला गरम पण करताय आणि नुसतात कांदा जास्त तेल घून पण करत
सुख
हा सुखख, तुम्ही कशा करताय?
तर मी आता कायस केलंय, सोयाबीन पाण्यात घातलं पाणी उकळी आल्यावर त्यातच मीठ घातलं थोडं आणि सोयाबीन टाकलं एक दहा मिनिटं झाकून ठेवलं त्याला तोपर्यंत कांदा एक चार कांदीे बारीक चिरली आणि तर मग ते सोयाबीन पिळून घेतलं आणि पिळल्यानंतर त्याला ना ते थोडं गार व्हायला ठेवलं. पिळनंतर त्यावर दही आणि हळद आणि मीठ टाकलं मीट काय ऑलरेडी पाणी टाक मीठ काय टाका नाही दही आणि हळद जसं आपण चिकनला घालतोय ना काय?
हा
ह् काय मॅगनेट, मॅग्नेट होईला ठेव हा तस ते करून ठेवलं. आणि मग तवर कढई ठेवून आल लसणाची पेस्ट घातली, आणि कांदा भाजला लाल होस तोवर. आणि नंतर मग भाजल्यावर हे झाकून ठेवलेलं हे सोयाबीन त्यात घालून तेलात परतलं थोडा वेळ.
हा हा हा
मग कोथिंबीर तेन काय नाही, घातली म्हणजे कोथिंबीर नाही सध्या आता असली म्हणजे असत्या नसली म्हणजे नस्तिया.
हा कोथिंबीर आता महाग झाली हो मग ह जे पाच रुपयाला चार काढाय देईना झालेत.
हा पाच रुपयाला तर आमच्या इथ नाही दहा रुपयालाच घ्या लागतीया.
तीस रुपये चाळीस रुपये भिंडी हम्म परवा चटणीला तशी पर याच नाही. हे जे आपली ह जी चटणी हो हा वरचीची चटणी. तिकट होय होय.
हम ह आम्ही नाही घालत.
आम्ही सगळं चटणी म्हणा का कांदा म्हणा घालीेत नाही सा होय?
नाही पहिल्यापासून कधी घातलीच नाय.
फूल आलेली कोथिंबीर असत्या का नाय ती जटा जास्त तेवढी जास्त घालायची चव येतिया या चटणीला.
हा हा
धनालेली घ्याची निबारून घ हम्म.
ते काय घालत नाही मग कसुरी मेथी ते वेगवेगळ्या प्रकारचा मसा
हम्म आम्ही पण ते सगळं व वेगवेग्या मसाले आमच्या मम्मी ते वेगळे सगळे मसाले तळून घेत घ घितला अजून काई कर तिकडला माहितय आणि अ धन जिरां जास्त प्रमाणात सवता घालते मम्मी आम
हा ते जितका सौदा असेल ना तेवढे छान होते.
पर तेलात उशीर कांदा शिजून जात क कांदा असा घालून तोर तेलाशी राहिला तर तो वास मारतो. परत आलं, लसूण, कोथमीर
हम्
ते घालत वाळ खोबर भाजून. हम् ते बी भाजून घालते. ह हळकुंड म्हणा हिंग हम्म जिर ते हा. ते काय बरेच प्रकार असतात त्यात सोडा ह. नाव पण माहित नाही एका ची होय. सगळा घालत्या तमालपत्र म्हणा अ ते सगळ्या मिरचीच हेचच द्या म्हटलंयावर
सगळं देत्यात होय, होय. अ ज आमच्या मामा त्यांच्या त ना मीही परवा गेल तेव्हा केलती त्यांच्या दहा दहा रुपयेच्या अस आपल्याकडे जितकं मह मसाला नाही तितक मसाला आणतात त्याने प्रत्येक मसाला दहा दहा रुपयेचा अस पुड्या
हम्म हम्म... अ आपल्यात काही मागल त देतत्यात जेवढ्या चटणीचा तेवढा दया म्हटल्यावर तेवढा जास्त कमी देतात नाही आमची इ इकडची चटणी जास्ती असते एक टाइम सोळा सतरा किलो करत्यात. जे शेताकडे जेवण वगैरे घरात माणस आहेत आणि शेताकडे जेवण वगैरे. असं कायतरी कार्यक्रम वगैरे असतातच आधीमध्ये
हा..
त्यामुळं जास्त हा नॉनव्हेज ला जास्त लागते नॉनव्हेज असतय. लागतय जास्त. हा नाही आवो होय करायच लागत्या वर्षातनं आमची दोन वेळा हो हम्म दोन वेळा होते चटणी
हां.. हां..
करतोय आणि पावसाळा झाला की, कि मग दिवाळीच्या टाइमाला एकदा करतोय शेताकडे वगैरे माणसं असली तर आणि आम च्या इकडं पद्धत कशी आहे सांगा असं कुणाला बी बघायला चाललं की च भाजी म्हणजे भजी भाजून म्हणा. नसेल तर नॉनव्हेज असेल तर अंड्याची पोळी म्हणा किंवा एक च चपात्या म्हणा असं घेऊन जायला लाग लागतय हम्म पद्धत आहे, इथं बिस्किट पुुडा नेत नाहीेत नाही अशी करून नेत्यात.
करून नेत्यात हा ते माणूस नेलेलं घासभर खातय नाही.
हा म्हणून बिस्किट वगैरे माणसं कोण खायला बघत नाहीत हा सहज जरी गेलं तरी चार भाकरी भाजी असं घेऊनच जात्यात असं रिकामं कोण असं जाइत नाहीत. हा नसेल घडलं तर पीठ आणि हे घेऊन जात्यात. म्हणजे करून खावा अंडी पीठ हा
हा.. हा..
तिकडं तुमच्या साईड ला पद्धत आहे नाही ती. कर्नाटकात पण आम्ही कधी जाईल तेव्हा आमची मावशी असं बुत्ती बांधत्या. उसळ चपाती हा आता आताच अलीकडं मी काय आणत नाही कारण सकाळी लवकर यायला लाग म्हणून आणत नाही खरं देत्या कायम ती मी इकडं माहेरला गेलं की, आमची आई हा.
अंडी घालून तशी बी देत्यात अंड्याची पोळी भाजून पण देत्यात.
हा..
जास्त प्रमाणात अंड्याची पोळी भाजून आणि भजी
नेत्यात हा हा ते टिकतंय ओ जास्त तेल तेन लावलेलं. हम्म
आणि ते माणसाला खायला बी जरा वेगळं वाटतंय नाही फ घरातल्या पेक्षा म्हणून नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज अंड्याची पोळी शाकाहारी वेज अस म्हणजे जास्त प्रमाण माळकरी लोकांचा समाज आहे नाही या बाजूला आमच्या साईटला त्यामुळं त्यांना अस
मग ते तिकडं पूर्ण सगळे ते म्हणजे तांदळाचीच भाकरी खात्यात तुमच्या इकडं
कशाची
तांदळाचीच भाकरी खात्यात तांदूळ तांदूळ हा हा टिकतंय तेच म्हणल्यावर आता
होय तेच मग नाही घरोघरीच असं नाही शाळू नसतय शाळू वगैरे असं कोणाच्यातच काय नाही तांदूळ भात नाही नाही आहे असंच तांदूळ प्लेन तांदूळ
पुन्हा ते न्यायला
चिकट येते तांगची चिकट असते बीट
असस्तव
हम्म आपलं जुन्या जआी पपळत होते तांदळाची भाकरीला उत्तवणी सुद्धा घ्यायला लागत नाही उत्तवणी घेतली क भाकरी पुढे सरतात नाही आपण दयात पण तांदळ मिक्स करतो चिकटी या झा
होय होय उतवणी घ्यायलाच लागते फक्त बाजरीच्या भाकरीला उतवणी लागत नाही आपाआप ते म्हलं तरीच
हा हा आणि तांदळ झाकरीला नाही उतवणी घ्यायला लागत नाही सोडा प्लेनच अशी करायला लागते नाचण्याच्या उतरल होतो मी झाला
लागत
हाचकला होतो लागते ह आणि जास्त कडक उतवणी लागते जरा जरी उतवणी भिन उसळता घेतली तर तजी नसेल हा चिरत्या आणि तोनी पण एकदम अशी एकदम कडक बस यला नसेल तर पीठ भाजून या्यायला लागतंय नाचण्याचचा ते मळत्यात मळत्यात तव्यात ठेवत्या आणि ते असं जरा गरम झालं ना मऊ पडतय मऊ पडलं की मग ते मळून आणि करत
हा हा अ शाळूमध्ये पण कस प्रकार आहेत शाळू अस य कार ज्वारी असत्या आणि हायब्र्रीड असते असं दोन तीन प्रकार आहे त्यात कारज्वारी असते ना ती जास्त भाकरी लाल भाकरी होते त्याच्या जस नाचण्याची भाकरी लाल होत्या ना त लाल भाकरी होते तेच्या आणि शाळू मध्ये जरा जरी आता दोन किलो शाळूला एक किलो तांदूळ घातलं तरी असं भाकरी येई ना असं पांर्या छपत होत्यात
हम्म मग त्याच्या पण दरात असं कमी जास्त दर आहे जरा त्याचा पण
ऊ